हॅलो!
हॅलो!
काय कराल्यास?
काय नायबघ बसलोय. तू?
हया मनालीला काय खुळ लागलय म्हण.
होय सृष्टी पण खुळ्यासारखी लागल्या.
अ आणि शिल्पी पण परवा कुठं रस्त्यावरून चष्मा टाकून आली म्हनं.
सानिका पण तसाच कीगय है पैसे टाकून आले हतुबय.
आणि पाहिजे कुठे अंबानाला गेलेले नं,
सोनाली कुठं फोनवर बोलत बसल्या कोपऱ्यात जाऊन.
तिच लग्न ठरलंय ग नवऱ्याल धावलील.
सोनालीच, सांगितली नाही गं अजून.
होय
हो... य आनं लग्नाला काय दोन तीन दिवस आधी बोलवणार होती, बोलवली नाही.
नाही बाई, पायल, सृष्टी, शिल्पा, मनाली सगळ्या खुळ्या येत. म्हणते तू नाही काद्रक,
हे मध्येला असेनं,